हा बोला की
अगं किती वेळ जॉईनिंग म्हणत होतं ते मला वाटाल तो भीती वाटालती आता कट होते काय?
मला पण तसच वाटालत.
माझ्याकडनं मी तुला कॉल करते तेव्हा पण तसं होते.
होय होय म्हणून ते काय म्हणते लगे कॉल आल्याला लगेच. लगेच उचलायचं. मग ते जॉईनिंग वर पडतय जरा,
हा, हा आत्ताच झाले बघ तसं.
हा. तेच की सगळीकड नेट हा हा तेच की
पहिला प्रिपेरिंग कॉल अस दाखवलं उचलल्या उचल नंतर ते जॉइनिंग म्हणून दा ब ना मी स्क्रीनशॉट पण काढली तुला होला.
होय होय मी पण काढलाय मगाशी, तुम्हाला पाठवणार हुतो तोवर तुमचा रिसीव्ह झाला. काल
हा उगच हे वाटतंय गं पाप् कशाच तर कश् आशेनच करतो ना आपण सांग की आणि तू, तू कुठं फिरून आलीस?
आजून तिकड कुठं नाय, अ फक्त अजून तो हे बघायचाय, टोप संभापूरचा गणपती नाय बघितला, तुम्ही बघितलाय?
बघितलाय अ इथ एक माझी मैत्रिण आय म्हणजे शे जरी चीच आय. तिला दिलय तीत तिच लग्न होतं ना तिकडं नवऱ्याच्या गावी तिथंच संभापूर मध्ये गणपती न बघितलाय.
हा हा वडगावला कॉलेजला होतो आम्ही, तेव्हा मग माझ्या मैत्रिणी सगळ्या त्या दुसऱ्या मैत्रणीच्या घरी थांबल्या होत्या, मग आमच्या काकीचं गाव आय ना तिथं आमच्या आईची सक् की भही ती त दिल्या वडगावात, म तेंच्या घरात मी राहिले होते. म त्या सगळी जण तिकड फिरून आल्यात. ते मीच तेवढं गेलो नाई. कस पेपर झाला की घरी जायचं. असं करत ओतो आणि पाहुण्यांच्यात असल्यावर एक जबाबदारी असत्या. हम्म मग गांधीनगरला तेन जायचाय तिक कडं
गांधीनगर कोल् कोल्हापूर तन चांगलाय फिरायला.
हा जायचाय तिकडं त अंतर लय पडतय आणि अजून फोर व्हीलर ते नाई ना स्वतःची
हा तुमच्या ती तिकडनं लांब पडत
लाम पडते, हा तुम्हाला जवळ आय ते
हा आमाला इकडन तुम च्या इकडचं सगळं सातारा म्हण ते सांगतो, पालीचा खंडोबा
हा, आम्हाला पण हिथून लांब आय, आमचं हिकडं आलं जत साईड आला. त सगळं जत माहिती आहेे का ऐकून
मंगळवेढा साहेड ना.
हम् हम हम ते ल लईला झाला आमच्यापासून खरं इकडं आला आम्ही हा आम्हाला पण लांबचय ते नाहीक बा ते हेच कराडकड हायवे.
हा ते रडेवेवाडी आहे. बनपुरी तर नाहीत का तिकडं. वनपुरीमध्येध्येच नाईकबाच मंदिर आहे. कराड साइडला
हम् हम् आता बघू रविवारी जायचंय पालीला
हा हा.
नाही बदितन करून घेऊन जायचं मग
पोळ्यांचा.
हम् बोळ्यांचा करायचा.
हा खंडोवाला
हा एक टाइमचा डबा न्यायचा म एक टाइम काय. नाश्तातन काहीत हॉटेलमध्ये करायचं.
हम्म चालतेठी सकाळी जराला उक नाही. म्हजे पोहोचतोय आपण वाराार.
मी तीन ला उठून करते सगळं बनवत्या घरातलं. आणि मग पाच वाजता घर सोडते. मग तिथं आठला पोहोचते हा आठला पोहोचते होय तीन तास म्हणजे ट्राफिक नसते. ते ना दिवसा आहे. पाटेल त्यासाठी हा फस्ट. लागते मग येताना लेट होतोय की चार तास साडेचार तास लागते. ना बाई तस
असं असस्त का.
ते कुठलं आहे कि काय म्हणतात त्याला
काय माहित त्या भागच मला काय माह
हा ह तिथं काय तर आहे फुलांच असं आहे. काय तर म्हणतेात त्याला
काच पटार
हा कास पठार
फुलांचा ते काच वाटार ते सीझन मध्ये असते वटत रे पर्यटक देतात त्याला बघायला काच पटावर खु करतात त्या सी म बघायला आणि हरवे टाम बंद असते वा
काण हिरवळ असते ना
हा तसं पण असेल ते कधी तर चालू होते सगळ्यांच्या स मी काही कधी गेलण्याे पण स्टेटस बघित भरपूर जाण कास पटारच
हा हा
कडे आहे
हा साताऱ्यात येत हा मी पण ये ना भरपूर वेळा तिथे गेलो देवाला म्हटलं जाऊया खरं तिथून जाऊन एकदा गेलं की बाहेर यायच होत नाही लवकर आणि इकडे यायचं असतंय
हो जनावरच आहेत नाही जास्त
जनावर आहेत खरं नाही आ तिमा मासल्यामुळे का टनशन नाही तरी पण येतात कितीने पण तने सौंदती चिंचणी एक एक म्हणजे एक रात राहून तिने आलेत परवाज गल्तीितेने आमच्यात काय
वर राहायलाच लागते
हा तुम्ही जालं तर तुम्ही जाव आम्ही जाते तर आम्ही जातो असं काही नाही त जावा आम जतो आम्हाला जायचं सर आजच मी सकाळी सांगून ठेवलं जाणार आहे रेवर जावा मंदिर
चालते का आहे
हा
मग तुम्ही कसं जाणार टू व्हीलरने जाणार कस जाणार टू व्हीलर वर
हा टू व्हीलर व आमची गयत
हा हा हा
जायच
चालते उन्हाचं मूल संघ आहे ज काळजी घे
त्याला पॅकच करून जातोय आ स्वेटर तेज घालतोय आणि उन नाही जस उन लागल ना तस मग काढतोय अस करतोय
बार काय आधीच
हा ते आईची ओटी भरायची हाय ह्या महिन्यात तुम्ही भरला
कुठली ग
अधिक महिन्यात आईची ओटी भरायची नाही का
हम्म नाही ग माझी आई वारल्या
होय काय माझी पण काय ते
होय कधी वारल्यात म्हणलं होय माझे आता लग्न झालं मुलं ग मुलग्याला डिलिव्हरी झालो पहिल्यांदा आणि त्याचबरोबर दहाव्या दिवशी वारली झाले त्याला आता बारा वर्ष तिला ते आजारच होती ग फिट येत हो तिला अ ते फिट्च अटॅक चालला तेवढ्यात म माहेरी पण गेलो नव्हतो मी डीलीवर सगळं इथं सासुबाईन च केल्या
होय
हम्म आणि तिकडं ती वारली दहाव्या दिवशी ब नाही काय सांगितलं सहामहीने झाल्यावर हम्म
सहा महिने झाल्यावर
सहामहिने झाल्यावरच
आणि तुम्ही आठवणतेन काढली नाही आई संग बोलायचाय तेन म्हंटल
सगळेजण असं कायतर कायतर इकडे गेल्या, तिकडे गेल्या. ह्याला बर नाही बघाय गेल्या, त्याला बर नाही बघाय गेल्या.
हा हा तुमची डिलेव्हारी ऑपरेशन झाल्यामुळे ते सांगितलं नसणार हाय ओ तुम्हाला. हा हा हा म माझ पण सिजर झालय, होय.
सिझर लई प्रमाण वाढले गं बाई बघिल तिकडं सिझरच नाही तर काय नॉर्म नॉर्मल होतच नाही. क्वचि चित दहातली एखादी बाई. आणि तुला सांगतो सहा महिने झाल्यानंतर जाऊन बाळाला घेऊन माहेर जायचं म्हटलं ना देवाला नारळ द्यायला
हा.
तेव्हा मला सांगितल ती. किती गडवंलीत सहा महिने.
आई ती आई असते शेवटी.
हम्म.
मग ते आमच्या आत्ती उद्या जाणार आहे. वडगावला ओटी भरायला. त्यांची मावशी आहे ना तिथं.
हम्म.
मग मी माहेरला गेलोतो तेव्हा आमच्या आईच म्हणजे आमचं आजोबा वारल्यात. त्यामुळे फक्त साडी घेऊन ठेऊन आलो आईला. मग आता इकडं आत्ति म्हणली मी जाते शनिवारी जा म्हटलं मग.
हम्म हम्म हम्म. तूझं नात्यात लग्न आहे?
हा आमची आत्ती हाय सख्खी.
सख्या आत्ताचं हाय व्हय.
हा सख्या.
हम्म हम्म. चांगलं हाय मग. आहेत ना व्यवस्थित सासूबाई तेणं?
व्हय व्हय व्यवस्थित हायत.
हम्म शेवटी परदेशी असेल आईवडील म्हणजे आई नसणाऱ्या मुलांना जरा तर ऐकून घ्यायलाच लागतंय.
होय होय. आतून स्वतःला कठीण बनवलयं आता.
बनवायलाच लाग ती वेळचं अशी तशी येती या बघं. नाही गं कुठं तरी आठवन येत राहतीयाचं.
आठवड्यातनं एक दोन दिवस गेलं की हायचं आठवण येतीया.
हा.
काय तर व्हिडिओ काही तर फोटो बघितल की आठवण येते. आपली पण चित्रं असं केलं असतं, तसं केलं असतं.
आता परवाच हेणी म्हंणलीत. आता अधिक मास नाही का? लेका लेकिला आणि जावयाला बोलवून करत्यात
आती सासूबाई नव्हे
अं आहा हयनी मला म्हणालत. हेनी मला म्हणालत अधिक मास हाय आपल्याला काही बोलवल न्हाय म्हणून. मग तिथं कोण करणार. अजून भावाचं लग्न तेन व्हायचंय.
मग तिथं जेवणाचं कसं बाबांच तुमच्या.
बाबा नायत मला.
दोघ पण नाही आहेत?
नाहीत.
माझे पण दोघं पण वारल्यात.
होय.
हम. मम्मी वाारल्यानंतर पाच वर्ष पप् पण म्हणजे ड्रिंक पण करत होते. पाच वर्षात पप्पा पण वारलीत.
हा हा.
मग तुझा भाऊ कुणा जवळ हाय आजीजवळ हाय.
हम्म आजी आहेत काकाकाकी आहेत.
हा हा
तो पण दहावीत ना शाळा सोडलाय नंतर तो सेंट्रिंगला जातोय ना मग आता घरतेन बांधाय च मग एकदाच घरातून बांधल्यावर बोलवणार त्यांनी.
हा हा हा तुझे मिस्टर म्हणत होते वहय.
हा हा बोलवळ नाही. आपल्याला बोलवतील म्हणल आपल्याला काय कमी हाय. हा तसच माहती आहे सगळं तरी पण एक वाटत ते ना आपलं पण असं करावं.
होयच की ग आशा असत्या माणसाला. बाकी सगळं राहूदे जेवायला तरी बोलवलं. चार गोष्ट बोलल्या झालं. चाल